हॅलो
ह बोला.
अजून एक कॉल झिरो वर झाला.
हम्म अगं ते रिसीव नाही केलं, ऍक्च्युली काय झालं मी मोबाईल घेतला ना त्यांच्याकडनं तेव्हा रिंगिंग येत होती तुझी, मी रिसीव्ह करायला गेले तर कॉल एन्ड झाला.
हा मग ते ते असेल झाला असेल मग हा आता तो पिल्ल्या शाळेत जायला लागलं का मग तुझी मजा येईल बघ.
हम्म
काय, काय काय नवीन नवीन अग आपल्याला काही माहिती नसतं सगळं त्यांना बरोबर अपडेट असत. याच हे त्याच ते त्याच ते ते ते ते बरोबर चाल तं यांचं शहाण्यांचं.
आता एवढा एवढासा आहे. एवढी बडबड करतो, म्हणजे त्याला सांगायलाच पाहिजे फ क्त आता उदबत्तीसाठी एवढा रडतो, एवढा रडतो बाबा उदबत्ती आणि स्पष्ट बोलतो हां उदबत्ती म्हणजे असं पण नाही का, त्याला बोलता येत नसेल हा असं काहीच नाही उदबत् ती, कापराचा वास आला ना तो कुठून ही पळत येईल कापूर कापूर कापूर कापूर रट लावून ठेवतो, कापूरची जोपर्यंत हातात कापूर देत नाही आणि कापूर आम्हाला खायला लाग तो बाई.
ए चांगलं आहे ना मग तो भीमसेनीच असतो ना.
हो हो भीमसेनच. दुसरे नाही आणत आम्ही हाच आणतो, आत्ताच किती आम्ही इकडनं गीतेमधून घेतो ना मग, अर्धा -अर्धा किलो, एक -एक किलो घेऊन येतो. आता सध्या किती बाराशे रुपये रेट चालू आहे, बाराशे रुपये किलो.
बापरे एवढं आहे, मग तुम्ही कुठून आणता?
तिकडनच होलसेलमधनं होलसेलचं बाराशे रुपये रेट आहे.
अरे बापरे
आणि असं तू नंदिनीमध्ये वगैरे जाशील ना तर तिकडे किती पंधराशे रुपये, सोळाशे रुपये.
हो?
हो तू गीतेमध्ये गेलीय का?
नाही, मला माहिती पण नाही आहे असं
तीन मजली उदबत्तीची बिल्डिंग, तीन मजली
हम्म
बिल्डिंग आहे बिल्डिंग उदबत्ती सगळं सगळं अत्तर पासून, उदबत्ती सगळं सगळं मिळतं तिकडे.
भारी की.
कोणती नाही मिळणार उदबत्ती तू म्हणजे जी सांगशील ती उदबत्ती मिळेल.
फक्त उदबत्ती, हा फक्त उदबत्तीच आहे आणि कापराच आहे.
मस्त
हा म्हणजे आपलं धूप, उदबत्ती आणि अगो मी आता धूप आणलेलं आहे एक अ काय होत तरी फॉरेस्ट हे पण खूप भारी हे इतकं भारी फ्रेग्न्स येतोना मला तर फार आवडलं मी तर तीच लावायची वाचायला बसायची तेव्हा म्हणजे माझं पण माइंड एक एकदम फ्रेश आणि फ्रेशनेस पण हा मी फोटो पाठविल तुला,
तू वाचताना पूर्ण लावते का उद उद हेस सॉरी धूपपत्ती तुम्ही हे पण लावता का
काय
अ... अ काय म्हणता ओ म्हणता ग अ उदबत्ती लावता अगरबत्ती लावता तुम्ही?
हो
पण असं बरच ठिकाणी म्हणताना अगरबत्ती नाही लावू ते बॅांबू जळतो बांबू जळ
हा हा प ते कुठे प्युअर बांबूच असत.
बांबूच्या काड्या असताना आपण बांबू शुभ ठिकाणी नाही जाळत. हो तर नाही हे करू असं
पण आता हे लोक आहे ना इकडे केंद्रात पण करायचे ना पारायण आता सासू आणि हे ना आधी तर मग तिकडे लावायचे.
हा कारण आम्ही उदबत्ती आणि अगरब तिच आणन बंद केलं मग आम्ही धुप धुपच जाळ तो फक्त धूप किंवा उ
हम्म मी तुला फोटो पाठवेल खूप सुंदर हे ते.
पाठव पा
हम्म इतकं मात्र मला तर फार आवडलं म्हणजे ऍक्च्युली काय मी गेली म्हणजे मी ना असंच फिरत होती म्हणजे तुला सांगू का कस आहे अम् सेंटरला आहे ना एक काउंटर आहे म्हणजे ना अस कमपेरिझन पण नाही करायला पाहिजे, पण ना असं आपलं बघ ज्यूस काउंटर वगैरे कसे असतात ना आतमध्ये आतमध्ये ते लोक उभे असतात आणि पूर्ण असं रेक्टँग्युलर असा पण पूर्ण रे टगुलर फिरू शकतो तस हे पूर्ण खूप मोठं माझे कितकं भारी आहे. तर तिकडे मी असंच फिरत होती प्रशिवला घेऊन की तो असाच पुढे पुढे पडत होता मग मला चालती वर म्हणजे मी जस्ट उचलून बघितल ते त्याच फ्रेग्रनस खूप भारी आलं म्हणजे हातात आल्या आल्या इतकं भारी फ्रेग्रेन्स आलं म्हणजे मी अस काही स्मेल नाही केलं हम्म म्हणजे मी अस बॉक्स स्मेल घेऊन बागीतल पण जस असं उचलना त्याच फेगनस इ तका भरीतआला माझ्या हाताला पण हम्म मग आम्ही काही विचार न करत घेऊन घेत ना म्हटलं जाऊ एक बॉक्स तर घेऊन बघू मग घेतला आवडलं मला. अगं आणि आम्ही कसं करतो कंटिन्यू आहे ना
ह
घरात तर असं पण आहे ना सकाळी हे चार पाच वाजता जरी उठले ना कधी ही जाग आली ना तेव्हा पण उदब ते लावून देतात म्हणजे पहाटे चार असो पाच असो सहा असो उठल्यावर लावतातच
मला ॲक्च्युली आवडत उदबत्तीचा वास पण मग आमच्याकडे तेच की बांबू जाळू नये म्हणजे त्या ऑक्सिजन आणि याचा पण रिझन आहे, त्याच्या मागे पण म्हणत कि बांबू अशुभ याच्यातच जाळत तर मग आपण देवाला का वापरायचं असंच कुठेतरी वाचलं होतं आईनी
अगं पण ती बांबूसची असतात असं नाहीये.
हा आता काय माहिती ते डोक्यात फिट झालं यांच्या हा पण आपण बघू शकतो ना जर बांबूच नसेल तर घ्यायला काय हरकत नाही.
पण आता मला एक सांग एवढ्या मोठ्या मोठ्या मंदिरात आपण जातो, सगळीकडे असतातच ना
हो
सगळ्या मंदिरांमध्ये असं मला एक सांग कोणतं असं एक मंदिर नाही जिथे उदाबत्ती लाव लावणं अलाउड नाही. किवा उदबत्ती
थांब मी आता उद्या हा पॉईंटच नाही सुचला मला मी याच्यावरच डिपेड करते जाऊ दे मी माझ्या मशीनकडे लावते.
अजिबात डिबेट करू नको, परत तुझा मूड खराब होणार तो मग तो परत तुला मूड मध्ये आणण्यासाठी आपल्याला एक दीड तास जातो मग
ह
हम मी तुला हा हो बोल
ते ना तिच्यासाठीच होतो माझा मूड खराब नाही तर असा काण खराब
हा जाऊ दे पण ते मला एक सांग ना तू मलाना तुला उत्तर मिळालं तर मला पण सांग. कि असं भारतात कोणत मंदिर आहे, जिथं उदाबत्ती अलाउड नाहीये.
बघाव ला
हा मग बघ आणि मग त्याच्यावर चर्चा कर, डिबेट अजिबात करू नको. एकदम नॉर्मल लाईट डिस्कशन तुझ्या इव्हनिंगच्या जेवणा एवढं लाईट डिस्कशन कर.
हा नाही तू आल्यावर करू आपण तू घरी आली का मग हा टॉपिक घेऊ आपण हो हो तु मला कंट्रोल करशील.
माझं घरी येणं बंद करून देते.
नाही, तू असं नाही होणार ग तुझं कस घरी ये न बंद होईल.
हम्म. नाही का चेष्टा करते बुवा अग माझं बंद करायचं असत ते कधीच आपल्या मॅडमच्या वेळेस बंद झालं असतं माझं येणं
हम्म
आपली डेस्टिनी काहीतरी वेगळी लिहिली होती ना
मग ते फक्त एक जरी अस तो म्हणून त्या मॅडमला आपण शिव्या नाही देऊ शकत त्याच्यामुळे आपण भेटलोय.
अ आपण फक्त बेस्ट फ्रेंड बोलू शकतो बाकी काहि नाही.
तेच तर.
मग ए आज आपल्या इकडे सोनू सूड आले होते.
कुठे?
अ इकडे कोणतय ग ते रेडिसीन ब्लू. काहीतरी प्रोग्राम हो काहीतरी प्रोग्राम होता बेस्ट फ्रेंडनेच ठेवल होत. स्टेटस मला जायच होत अग पण नेमक काय मला आज एवढ हे ठीक झालना मी अकरा वाजेपासून स्टेटमेंट काढत होती यांचे फायनान्शियल इयर आज हो. आज उद्या लास्ट डे होता ना मग आम्हाला वेळेवर जाग येते. मग तेच आणि त्यात ते आपले साहेब होते त्यांच्या साहेबांबरोबर फिरत होते. म्हणजे आज जरा फिरतीवरच होते.
इन्कम टॅक्स रिटर्न पण असेल ना?
हो
तेच हम्म
पी येत नव्हत्या मला वेळेवर शेवटचा एक ओटीपी बाकी होता देवाला हात जोडले म्हटल होऊन द्या झाल लॉगीन. त्यांनी पासवर्ड चेंज केला. मग केल स्टेटमेंट काढल, स्टेटमेंट काढल्यानंतर अर्धा तास. आमच अ शोधण्यात गेल पंधरा हजार प्रीमियम भरतो ना तर मग म्हटल ते पण ऍड करून घेऊ त्याच्यामध्ये. ते केल आणि अक्कलकोटला हाय ना शिवांशच्या बर्डेला अकरा हजारची पावती फाडली होती.
हम्म
गिफ्ट म्हणून बर्थडे गिफ्ट अन्न छत्रला. म्हणजे अन्नदान केल अकरा हजारच, तर मग ती पावती पण जोडायची होती. एक तर पहिले स्टेटमेंट निघत नव्हते त्याच्यात माझे तीन तास गेले. जेव्हा स्टेटमेंट निघाल तेव्हा पॉलिसी सापडत नव्हती. शेवटी म्हटल मला लक्षात आल यांच्या मेल आयडी टॅपमध्ये लॉगीन आहे. मग मेल चेक केले मग तेव्हा सापडल्या पॉलिसी. पण तिकडे हो नशीब काय नशीब गांडूचय आपल. मग गेली हां झिरॉक्स काढल सगळ स्टेटमेंट काढले शंभर दीडचेे पान. नेले आणि त्यांना दिले मग मॅ मॅडमानी आमच पावती बाजूला काढून ठेवली पॉलिसी पण बाजूला काढून ठेवून दिली म्हटल काओ हे नाही म्हणे आम्ही पावती तर तुमच पर्सनल एक्सपेन्स आहे ना. याच आम्ही काय करू? म्हटल ठीक आहे आणि नंतर मग ते याच पॉलिसीच म्हटल. ते पण नाही करू शकत म्हणे आपण म्हटल झाल ज्याच्यासाठी मी एक दीड तास घालवला सगळे डॉक्युमेंटस चाळले. तर काहीच मिळाल नाही मला त्याच एक तर लेट तर लेट. झाले फक्त त्यांनी स्टेटमेंट घेतल त्यात अजून त्यांच्या पोर्टरला दुसरी बँक पण लिंक दाखवत होती.
हम्म
गोदावरी बँक मग म्हटलं आता झालंच, का ती म्हणे स्टेटमेंट लागेलच आमची पोर्टलला हाय म्हणजे तुम्हाला ते, द्यावंच लागेल स्टेटमेंट ते पण पण नशीब म्हणजे तर तिकडे यांच मावस भाऊ आहे ना, ते मॅनेजर तिथे गोदावरी मध्ये दोन मिनिटात मिळालं मला सेट हे साडेचार वास प्रिंट काढून ठेवलेलो, मी व्हाट्स अप नंबर म्हटल मॅडम मी ना फार लांब राहते, मला यायला जमणार नाही, माझं बाळपण लहान म्हंटल. मग ती म्हणे ठीकय, एक काम करा मॅडम मला व्हॉट्सअप करा, म्हण, म्हटलं आयती प्रिंट मिळते. आणि ते ऑन द वेच होत म्हटलं देऊन तिथे परत गेली रिटर्न दोन मिनिटात दिल आणि येऊन गेली मग घरी
हम्म हम्म हम्म
कशाला उघाचं मग व्हॉट्सअप करा, कारण की आल्यानंतर अगं मग त्याची पी डी एफ तयार करायला लागली असती मला. म्हटलं कोण एवढं करत, त्यापेक्षा दोन मिनिटं जाऊन देऊन देते हार्ड कॉपी. म्हणजे प्रूफ पण पहिलं हार्ड कॉपी बिल येत. आणि ह्यांनी बँक मध्येच काढून देऊन दिली होती ना प्रिंट.
हम्म हम
म्हणून मग काही नाही, काही नाही वाटलं, वाटलं आयती प्रिंट मिळाली सबमेट देते कर
हा चल मी क उद्या करूया का?
हा हो चालेल, चालेल हा ठीकयं कर, हा ओके चल बाय.